हॅलो
बोला
हम वरलान राहातात तुझं
वेळ झालाच
म आता जरी पडल्यात ना
बरं
हम् मग आजारातून म्हणलं आता उठलं तर बरं वाटायला लागलं आता
हम् हम् हम
दोन दिवस झालं खूपच आजारी पडलेल्या मग ते एकदम अशक्त हो अशक्त पणा एकदम आलाय ना मग आहार काय द्यायचा तेच विच विचार करत होते पचायला पण पचत पण नाही त्यांना जास्त काही
होय
मग हा मग मी त्या आजारातून उठल्यावर काय काय द्यायचं त्याचा एक क्रम आहे तो वाचलेला एकदा आहारातून उठल्यानंतर जे आपण पचन वाढवायसाठी काय काय द्यायचं त्या अगोदर एक मंड देतात मंड म्हणजे ते सगळे हे तांदळापासून सगळे पदार्थ तयार केले मंड पेया यवगु विलेप पी आणि ओदन असे पाच प्रकार
हे कोणती भाषा आहे
नाही ते आयुर्वेदामधलंय मराठीच भाषा आहे आयुर्वेदामधलं पेज असं असं असतंय की नाही
बर बर ते चराग असर काय काय असते ते
वेदांमध्ये आहे हम्म त्याच्यामध्ये हे असे पेयत पूर्वी द्यायची सगळी त्याचे नाव आहे ते तर मग हे सगळे तनापासून मी बनवलेला आ मं कस कराय अ
हम्म
आता आपल्याला ताप आलेले असते उलटी काहीच खायची इच्छा होत नसते ना आपल्याला आजारपणातून उठल्यावर मग अगोदर काय द्यायचं ते अ तांदूळ धुून ठेवायचे बतीस पट पाणी घालायचं
आणि
आणि शिजवायला ठेवायचं आणि ते शिजलं भात की मग ते उरलेलं पाणी आहे ना पातळ ते गाळून घ्यायचं त्याच्यात मीठ तूप घालायचं जर अशी हिंगाची चिमट आणि ते
म्हणजे पेज वगैरे असेल तसच असेलय नाही
हा पेजचाच प्रकार आहे पण सुरुवातीला ते जास्त अगदी आजारी असतात की नाही अतिशय लोक ज्यांना अजिबातच पाणीच पचत नाही वगैरे
बर बर बर
त्यांना असे क्रम ठेवला ठेवलेले असतात अगोदर पातळ पाणी द्यायचं आणि नंतर त्यात ते पचायला लागलं कि नंतर दोन नंबरच पेयया म्हणून पेय देतात ते ते पण तांदळाच्या तांदळाच सगळे तांदळाचेच प्रकार मग तांदळाच्या बत्तीस पट पाणी घालून आपण हे दिलं की नाही मंड
हा हा
आता पेय आहे की नाही सोळापट पाणी घालून द्यायचं म्हणजे थोडं थोडं वाढवायचं
बरं
हा मग भात
मग ते थोडंसं घट्ट होतें का पहिल्यापेक्षा
हा पहिल्यापेक्षा मग ते जरा घट्ट होणार मग भात शिजवायच त्या सोळा पट्ट पाण्यामध्ये प्रत्येक गाळायचं आणि त्याच्यात पण मीठ वगैरे घालून प्यायला द्यायचं असं आणि ते पण पचलं कि मग त्याच्यापेक्षा थोडस घट्ट द्यायचं असं परत अं
नव्हे दुसरं जे दिले प्यायला ते पण गाळायचं का
ते पण गाळायचं कारण ते जास्तच पाणी असतं ना आणि शिजल्यानंतर तर भात पाणी उरते त शिजून पण झाल्यावर तर ते तिसऱ्या प्रकारचं आहे ना यवागु त्याचं नाव आहे मग ते मध्यम पातळ पेज असते आठपट पाणी घालायचं त्याच्यामध्ये
हम्म हम्म
ह आठपट पाणी घालायचं आणि ते शिजवायला ठेवायचं मंद गॅसवर सगळं ठेवायचं आणि मग ते मंद गॅसवर असं हळूहळू शिजलं की त्याच चांगलं पेज निघत्या ना मग त्याच्यात सय संदो मीठ घालायचं मग थोडं थोडं वरण वगैरे घालायला चालू करायचं म्हणजे पचन वाढवायसाठी मग वरण वगैरे घालून द्यायचं त्याच्यात आणि मग ते प्यायला घ्यायचं मग ते आजारी माणसांना पण ते प्यायला बर वाटतय गरम गरम असं. गाळायचं सगळे गाळाय ची कारण त्यात भाताचे मग शीतं येतात ना.
हा ते आजारी माणस
हम्म हम्म हम्म मग त्यांना ते खायला नको वाटते आधीच मग नंतरचा चौथा प्रकार त्यांनी विलेपी म्हणून सांगितलंय.
मग
तेच्यामध्ये कि नाही आता आठपट पाणी घालून आपण या वागू केलं होत ना, आता विलेपी हे चौपट पाणी घालून करायचं.
बरं
गॅसवर भांडं ठेवायचं त्या चौपट पाणी भाताच्या घालून मऊ भात शिजवायला ठेवायच मग आता हळू हळू आपण कसं आमटी वरण दिलं की नाही त्या आजारी माणसांना आता पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांना मेेतकूट, तूप, लोणचं, असं हळूहळू द्यायला चालू करायचंय म्हणजे हळु हळू ती ची पचनक्रिया वाढत जाते चव ये ती मग हळूहळू त्यांचा आहार पण वाढत जातो आजारी माणस
हम् हम् ह म्हणजे ताकत पन येत राहते तेज्यामूळ डा
ताकत येते त्यानी हळूहळू हा आणि म्हणून तर लहान मुलांना पेज वगैरे देतात ना.
हा, हां.
हम्म मग नंतर पाचवा प्रकार काय आहे कि ओदन
हम्म हम्म.
पूर्ण असं घट्ट भात द्यायचा आधि कसं आपण विलेपीम ते चौपट पाणी घालून मऊ मऊ भात दिलेला असतो मेतकूट घालून. तूप घालून लोणचं बरोबर तथंडी लाला देऊन. तो जरा एकदम मऊ भात असतोय, मग तो पचला ना आजारी माणसांना कि पुढचं ओदन म्हणजे पूर्ण घट्ट वाहत असतं तो. मऊचं पण घट्ट. मग तो भात पण खायला दिला की तो वरण आमटी
मग ह्याच्यामध्ये तांदूळ भाजून घ्यायचेत का?
तांदूळ भाजून घेतले तरी चालतयं. कारण तांदूळ भाजले की पचायला हलका होतो ना, तुझं म्हणणं बरोबर आहे.
नाही मी सगळ्याच प्रकारात घेत नाही घ्यायचें का नाही विचारायले मी मला माहीत नाही.
घ्यायचं घ्यायचं म्हणजे हलका होतो पचायला तो.
बर बर बर.
आणि तो पूर्ण घट्ट भात आणि आपण आमटी पातळ किंवा सार वगैरे करू शकतोय आमसुलाच वगैरे चव यायसाठी. किंवा मग टोमॅटोच सार वगैरे असं म्हणजे ते आजारी माणसांचं रक् त वाढायला पाहिजे ना परत म अस टप्या टप पेनी आहार त्यांनी सांगितलाय तेव्हा द्यायला. आणि हे सगळे तांदळापासून हे हे प्रकार पेचे चार झाले आणि नाही तीन प्रे पेचचे प्रकार झाले आणि हे दोन घट भाताचे प्रकार झाले. म्हणजे मऊ भात आणि नंतर घट्ट भात असं, असं टप्प्याटप्प्यानी आहार द्यायचा मग ते हळूहळू ताकद वाढत जाते त्या माणसांची आजारी माणस अं... कसये मग आता तुम- म्हटल्या म्हणून तर, सगळेजण असं-
हलक-हलक खायला द्यायला पाहिजे, पोटला जड पण नाही झालं पाहिजे.
ओदन वगैरे नंतर ब पचायला लागले की, हळूहळू पापड भाजून द्यायला चालू करायचं त्यांना थोडं-थोडं, असं एक एक वाढवायचं पदार्थ म्हणजे त्यांना चौ- कोण ती तोंडाला आजारी माणसांना आणि- मग जेवण पण जायला लागते हळूहळू, कारण त्या आजारात नं- म्हटलं की खायलाच नको वाटतयं ना, एकतरी इच्छाच होत नाही.
होय बरोबर.
उलटीची असं-
हम ताप वगैरे आल्यावर सुद्धा काही खाऊचं नको वाटतं खायला नको वाटतं.
तेच की, अं.. असे चार पाच प्रकार सांगित-
हं चांगली सांगितली माहिती अस-
हां आणि... त्यात हिंगाच थोडशी चिमट घातली की, मग ते एकदम पचायला पण चांगलं सोपं जात. ते नंतर भातावर हं - परत भातावर आपण मिरपूड असते की नाही मिर मिरे- नंतर पच पचन सुधारल्यावर मिरे मिरेची पूडशी- करून घालायची, मिराची पुडण आधी करून ठेवायची नाही. त्यातलं सगळं औषध उडून जातय, जेव्हा आपण भातावर टाकतो, तेव्हा चार- पाचमिरे घ्यायचे, आणि कुटायचे आणि त्याच्यावर ते- पसरवून असे टाकायचे, आणि त्याच्यावर तूप टाकून ते गरम-गरम भात खायचा.
हं..
म्हणून बाळांतिनीला तर तसं देतात, भातावर मिरेपपूड तूप, वगैरे घालून.
हं हं हं..
हं..
बरं..
परत हळूहळू आपण त्याच्यात- अं आमट्या करतो, त्याच्यामध्ये हळूहळू थोड्या -थोड्या भाज्या कोथिंबीर वगैरे- जस घालतो तसं,
हा बारीक चिरून किंवा मग, त्याचा मिक्सरमधून- हां
हं.. मग नंतर हळूहळू शेवग्या शेंगाचं सूप, वगैरे तू मागच्या वेळी मला एकदा सांगितलेलंच बघ. शेवग्याच शेंगाचं सूप तर केवढं पौष्टिक आहे, मग हळूहळू ते द्यायला- चालू करायचं.
हं हं
असं..
हं हं
ते शेवग्याच्या शेंगाच तर, मला खूप आवडलं ते, सूप तू सारखं करतेस मला करणं होत नाही सारखं सारखं, तरी तू सांगितल्यापासून करत- तरी अजून मधून,
अं मुलं पितात आवडीन हं, टोमॅटो, कांदा, गाजर किंवा इतर कुठल्या भाज्या असल्या तरी घालू शकतात.
आणि सूप तर आपण किती दोन तीन प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे करू शकतोय. कधी कांदा घालून कधी काजू घालून. असं हं त्याच अस पोष- मूल्य वाढत वाढत जात ना मग
बरोबर बरोबर
हम्
हम्म
ते लहान मुलं गाळून दिल्याशिवाय खात नाही त्यांना ते मध्ये मध्ये आलं की आवडत नाही मग त्यांना ते सूप सगळे गाळून मग ते भातात कालवून द्यायला लागतात
हो हम्
त्याच्याशिवाय मग ते खात नाहीत
हम्म हम्म
हम् तुम्ही वर्णक घालता का नाही भाज्या वगैरे छान लागतात ते वरणफळामध्ये पण भाज्या वगैरे घालून वरणफळ करतात छान लागते ते भाज्या अशी चिरून बारीक
भाजी नसती म्हणून तर ते वरणपळ केली जाते अस होते
नाही पण ते लहान मुलं खात नाहीत म्हणून हल्दी त्याच्यामध्ये भाज्या वगैरे आपण तुझं म्हणणं बरोबर आहे आपण वरणफळ करतो भाज्या नसल्यावर पूर्वी तसे करायचे पण आता आवडीने सगळं मी यथे तरी पण घाून वरण करतात मुलांसाठी ते पौष्टिक असते ते मुलं बघ खातात त आपण थोड्या थोड्या भाज्या उरलेल्या अस फ्रीज मध्ये मग ते घ्याय आणि वरणफळट टाकायच्या खूप छान लागत आणि ते मुलं त्यानिमित्ताने पोटत जाते त्यांच्या
ह बरोबर
होम
हम् हम्
तुझं आवडलं क नाही मग अजून आज कसलं सूप केलेलंस तू
हच तो मटच
केलेलंच का हम्म छान लागतय टोमॅटो सपून सूप
त्याच्यानंत जरा गुळ घालायच
हम् हमम् आंबट मोडायसाठी काय
हो
साखर पण घालू शकतोय ना आपण
हो साखरेून साखर वाटते चालते मग करते थोड व जर फोन ह
चालेल